हा नमस्कार त नमस्कार नमस्कार
कशी येस
मी मस्त म्हजेत तुम्ही कसे आहे
मी पण छान मग लागला का पावसाळा
हो लागल्याला झाला पाऊस चालू आता हो हो
पावसाळी लागला कि बऱ्याच लोकांना फिरण्याची आवड सुचते धबधबाही सुचता
हो बरोबर हो
पण पण मला पावसाळा लागला आणि एकदा आषाढ महिना सुरू झाला की आषाढी वारीची खरंच खूप आठवण येते हा
बरोबर
तुमच्याकडे कोणी जातं का आषाढी वारीला
हो नाही पण आमच्याकडे येत असत भेंडी आषाढची
हो हो का हा हा हा म्हणजे दिंडी येते म्हणजे नेमकीे काय होतं मला जरा सांगू शक शकशील का दिंडीबद्दल
बघा आता आषाढी आषाढी एकादशी म्हणा आषाढी वारी निघाली की प्रत्येक गावातून महिला पुरुष लहान मुल घळक्या घोळक्यांनी अ पांडुरंगाच्या दर्शनाला निघत असत
हम्म हा हा मग
ह त्यानंतर ते बघा ना आता
ह.
खूप आपण इतकं चालू शकत नाही पण मग ती एक वेळ अशी असते की लहान मुलं म्हणा व ृद्ध माणसं यांच्या म्हणजे खूप पुस् पुस्तह असो चालण्याचा
हो मग मग हा.
ह मग या वारीमुळे बघा प्रत्येकाच्या मनात भक्ती श्रद्धा एकोपा ह निर्माण झालेला असतो भजन कीर्तन करत. ते रमत गमत पायी पायी प्रवास करतात.
हा म्हणजे दिंडी म्हणजे असं कि वारकऱ्यांचा म्हणजे दिंडी अ म्हणजे मी जे आता थोडक्यात मी तर काय शनिवारी स्वतः पायी जालून अनुभवलेली नाहीे पण जे काही न्यू किंवा न्यूज पेपर व वाचते त्यामधून मला दिंडी मला स्वतःला असं वाटतं दिंडी म्हणजे वारकऱ्यांचा शिस्तबद्ध समूह जो विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणारे त्यात वारकरी एकत्र येऊन दिंडी तयार तात
हो.
म्हणजे तिला आपण दिंडी म्हणू शकतो दिंडीमध्ये स्त्रिया पुरुष तरुण वृद्ध शेतकरी कामगार शिक्षक अधिकारी असे सर्वजण सहभागी असतात म्हणजे तिथे काय गरीब श्रीमंत किंवा जातीभेद हा प्रकार दिंडीमध्ये नसतो.
नस्त हो. आषाढी वारी बघा ही भारतात. म्हणजे महाराष्ट्रातील एक महत्वाची धार्मिक परंपरा मानली जाते.
म्हणजे महाराष्ट्रा महाराष्ट्राला लाभलेला एक सांस्कृतिक सांस्कृतिक आणि धार्मिक समाजाची अ सॉरी सामाजिक परंपरा लाभलेली आपल्या महाराष्ट्र प त
बरोबर आषाढ आणि भरपूर लाखो भाविक भक्त तर जात असता बघा दर्शनाला
हो आषाढी वारी ही जगप्रसिद्ध यात्रा आहे आजच्या दृष्टीने कारण आषाढी वारी ही
आवाज कट होतोय तुमचा
असे काही देश घेऊन ती आपल्या भारतामध्ये अ वारी म्हणजे वारीमध्ये येणार आहे आपल्या भारतामध्ये. म्हणजे ह्या वर्षी पहिल्यांदा ती अ ती वारी चालू झाली. आपले भगवानगडाचे जे महंत आहे अ सॉरी मला त्यांच नाव नाही आठवतेय भगवानगडाचे जे महंत माझ्या मते ते तिथं होते. ती वा वारी काढताना म्हणजे ती दिंडी काढतानी.
हम्म.
असो हम्म. म्हणजे हा आप म्हणजे असं असं असं नाही म्हणू शकत की आता ही वारी फक्त आपलीच राहिली ही भारताबाहेर सुद्धा गेली वर का आपली आषाढी वारी म्हणजे म्हणजे आपली सांस्कृती आणि परंपरा बघा किती अ समृद्ध आणि विशाल आहे आणि असं आपली संस्कृती इतकी सुंदरय. कि ज्या संस्कृती आपल्या म्हणजे आपल्या संस्कृतीवर कुठल्याच देशातील लोक बो
बरोबर
अ आपला ठेवली मी
त स
गोवा फिरायला गेले होते तर ते गोवा गोवा फिरायला गेलेले असतानी अ आई बरोबर त म्हणजे माझ्या मावशी, मामा मामे आहेत पण गेलेले होते न गोव्यामध्ये गेलेले तर हे सर्व आता माझे आहे ते सर्व साडी वगैरे घालणारे, वेशभूषा अशी करणारे. आणि तिथं गोव्यामधली जी संस्कृती होती किंवा गोव्यामध्ये जे बाहेरून आलेले जे पर्यटन होते ते ना आईकड न त्यांच्याकडे असे बघायचे. अ आणि मग आईला जरा ते कुतहल वाटलं मग अ आणि मग आईने ना त्या पर्याटना म्हणजे हिंदी जरा तोडकी मोडकी तिला जशी जम तशी तिने त्याला विचारलं की तुम्ही लोक आमच्या म्हणजे आम्ही बायकांकडे काय इतकं बघता. की असं काय असतं बऊ असं काबर असं म्हणजे ते पुढे गेलं तरी मागे वळून वळून बघायचे. त्यावेेळेला त्यानी इतकं सुंदर सांगितलं म्हणजे खरंच वाखान्य दोघं त्याने सांगितलं की आपण कधी सांगू ही शकत नाही. की आहो म्हणे आम्ही जरी तुमच्याकडे बघतो ना त्याने त्याच्या तोडक्या मोडक्या हिंदीत सांगितलं. की आम्ही तुमच्याकडे बघतो म्हणजे आम्ही तुमच्याकडे कौतुक कौतुकाने आणि बघतो म्हणे. हॅलो!
हो.
तुम्ही जे आहे ना म्हणे तर तुम्ही एखाद्या देवी सारख्या असता
चांगली वाटते.
एवढं दिसत नाही. म्हणून आम्ही तुमच्याकडे जे बघतो ना म्हणे ते कौतुकाने बघतो इतकं सुंदर दिसता तुम्ही आम्हाला बघा म्हणजे आपली संस्कृती किती सुंदर आहे. हॅलो!
हॅलो! हॅलो! अगं आवाज नाही येतेय तुझा?
आता येतोय का?
हो.
हा बोला ना मला येतय तुमचा आवाज.
हम्म हम्म हम्म. हा म्हणजे म्हणजे आपली संस्कृती त्यांनी आणि इतकी सुंदर इतक्या छान शब्दात, कमी शब्दात पण अगदी योग्य आणि मोजक्या -मोजक्या शब्दात पण खूप सुंदर पद्धतीने केली. असं मला सांगायचं होतं असं - बरं अजून वारी मधलं तुला विष -
त्या
तू जर रेंज मध्ये ये ना मला तुझा आवाज खूप ब्रेक होतोय.
आताय ये येतोय का! हॅलो हॅलो
हा आता एकदम परफेक्ट आवाज आला तिथेच राहा जिथे आहे तू तिथेच - अससं -
आता दिंडीमध्येध्ये बघा- कस प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कामात बिझी असतो शेतकरी म्हणा किंवा मग - रोजंदारी वाले असतील जे जॉबवाले असतील. तर त्यांना म्हणजे त्यांच्या कामातून एक वेळ मिळावा म्हणून ते - एक तर देवाच्या दर्शनाच्या म्हणजे - अ उत्सहाने पण निघतात आणि त्यांना वेगवेगळे मित्र मैत्रिणी यांच्याशी पण संवाद साधता येतो.
तिथे कस की हॅलो!
हा बोला ना येतोय ना मला आवाज.
हा हा हा मला नव्हता येत तुझा हा बोल -बोल!
हम् आणि दिंडीमध्येध्ये बघा कसं टाळ मृदंग भजन कीर्तन - या नाव विठ्ठल नामाच जयघोष -
हा म्हणजे वारकऱ्यांची जी जीवनशैली ना ती अगदी साधी बघ ना किती साधं जीवन जगतात. म्हणजे अ तिथे ह - त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ कपाळावर अ टिळा हातात ताळ -
हो हो
ववारक सतत ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठल- विठ्ठल असा नामजप करत चालता म्हणजे अ - किती सुंदर आणि वारीची सर्वात मोठी ओळख म्हणजे शिस्त - वेळेवर उठणे सामूहिक प्रार्थना स्वच्छता - आणि परस्परांना सहकार्य करण्याची जी त्यांची - भावना आहे जी त्यांची वृत्ती -
हम् -हम्
कोणही वारी त इतकं सुंदर अनुशासन -
बरोबर हो आणि दिंडीतल्या माणसांना बघा बाकी - किती पण माणस न जाणारे किती सेवा करतात सहकार्य - कस हाय प्रत्येक गोष्टी त्यांना - योग्य वेळी त्यांना देतात.
हो हो हो असं - आणि दिंडी मधील स्त्रियांच योगदान पण फार सुंदर आहे बर का दिंडीमध्ये महिलां - सहभाग खूप मोठ्या प्रमाणावर असतो त्यांच्या डोक्यावर तुळशी वुंदावन असतं -
बरोबर
अ त्यांचा तो उत्साह बघून एखादा तरुणा - त्यांचा तो उत्साह बघून एखादा तरुण लाजेल - इतका सुंदर त्या वयरुद्ध स्त्रियांमध्ये सुद्धा इतका उत्साह असतो कुठून तो - येतो ते काही कळत नाही फक्त त्यांना जरी विचारलं ना ते एवढंच म्हणता की आम्हाला माहेराला जायचंय.
हो हो
बघा आपण आपल्या याच्यात आपण कसं म्हणतो स्त्रीला माहेरे पुरुषाला नाही.
हो हो दिंडी हे बघा ना केवळ एक यात्रा नाही तर ती धार्मिक परंप परा म्हणून जपली जाते.
ांसाठी ते अ श्रद्धास्थान असल कि बा काय आपण जो वारकरी आहे जो वारीमध्ये चालतो जो दिल्लीत चालतो त्या वारकऱ्यासाठी तिथे त्याच माहेर घर आहे म्हणजे तो त्या माहेराला जातो
बरोबर
असात किती सुंदर म्हणजे संतांनी किती आधीच सांगून ठेवलेलं आहे आपण तरी आपण ह्या संस्कृ परंपरा विसरत चालो आहे पण संतानी
बरोबर आणि काही वेळा बघा देवाचं नाव घेतलं तर आपल्याला मनाला शांतता मिळते.
हो -हो चालेल सगळी मग बोल हम् हम्म - हो -हो मग वारी तर सगळ्यांसाठीच आहे हो -
म्हणजे आपल्याला एक मन शांती मिळते बगा आपण -
बोल बोल बोल बोल - हम्म हम्म हम्म हो वारीत ना बरोबर- चालेल स की मग बोलूया हो बोलोल हो हो धन्यवाद धन्यवाद